हॅलो, हा बोल, हॅलो बोल की, काय नाय स्वयंपाक स्वयंपाक चालू हाय बग
स्वयंपाक चालू आहे व्हय? हा ह अगं मला थोडं जरा असं विचारायचं होतं ग.
काय विचारायचं तुला हॅलो बोल
मेकअप च ‌ कसं एक हे वि विचारायचं होत आणि म्हणजे चेहऱ्यावरती मी कधी काय केलेलं नाही फिश यल ब्लीच वगैरे काय काय करत्यात. मग मला जरा फेशियलची माहिती पाहिजे होती ग.
फेशियलची करणार आहीस तु?
होय पैसे फेशियलच करणार आहे मग त्याचीच माहिती पाहिजे होती. म्हणजे चेहऱ्यावरती वगैरे अ पुरळ डाग वगैरे काय येऊ नये म म्हणजे जेणेकरून त्याने काय केलं तर होऊ नये असं पण पाहिजे.
फेशियल कसं आहे तुला सांगु मेन फेशियलच ब्लीच कसाय
हा.
हम हॅलो हॅलो
असती नास्ती कणी त्याच्यामुळं आपलं मला तसर ना पाठीच्या कणापासून ते पूर्ण आपलं हेड केसांच्या म्हणजे पूर्ण अ डोक्यापर्यंत. म हे जा पूर्ण मसाज येतोय आणि त्याच्यामुळ आपलं कसं ब्लड सर्क्युलेशन ते चांगलं चालू राहते ना आपल्या चेहऱ्याच मग मसाज मुळं रक्त वाहिन्यात खेळत्या राहतात. तेन तेच्या मग आपलं सगळ जे जे त्याच्यामुळे जे आपण मसाज करतो की नाही त्याच्यामुळे पूर्ण चेहरा आपला हे होऊन रिफ्रेश होऊन हे हो ते ग्लो येतो त्याच्यामुळे चेहऱ्याला त्याच्यामुळे जे मसाज ते ल फेशियल स्पेशल चांगला आहे.
हा तेच म्हणजे नेमकं काय म्हणजे भरपूर जण वेगवेगळं
शेरला जाणार असली
हा
तरी जायला मिनिमम एक पाच सहा दिवस आधी फेशयल लागणार लागणार
हा म्हणजे तोपर्यंत ग्लो येत नाही का अस झट असा लगेच केल्यानंतर
क आहे ना फेशियलच कसं आहे तुला सांगू हा आज केलीस तर तू आज हा उद्या कार्यक्रम आहे आणि आज जर केलीस तर उद्या लगे च उन्हात उन्हात जाणार तेन मग आपली स्किन कसं फेशिअल केल्यावर मसाज त्यामुळे आपली स्किन जरा लूज पडलेली असते. त्याला कसं लगेच उन्हात जाऊन चालत नाही. हम् अ मग पुन्हा उन्हात जावून मग आपली आपण कसं फेशियल केल्यानंतर माझ्या मते चार दिवस एक रेस्टच घ्यावी लागत्या् चार दिवसानंतर त्याचा आपोआप ग्लो दिसायला म्हणजे हे होते चालू होते.
हा त्यासाठी तुम्ही कोणत्या कोणत्या क्रीम म्हणजे काय काय प्रोडक्ट आहे तुमची वापरायची काय
त्यासाठी बघ आता फेशियल साठी आता फेशियल मध्ये भरपूर म्हणजे हे आहे तुला सांगतो डॉक्टर रसीमवाल्याचं एक हाय अ पण आता ते डीएनएस एक आले. राहुल पाटक च एक हाय डीएनएस वाल्यांचा आले डे डेएनवाल्यांच, एक ओ थ्री च म्हणून हाय. ते तर पूर्ण पंच तत्व म्हण ते त्यात गायीच गोमूत्र, शेण अस आवळात पावडर हे सगळं म्हणजे ते पंचतत् नी बनलेल हे हाय फेशियलाय. ते पण खूप छान आहे. त्यात चेहऱ्यासाठी आणि जे म्हणजे ते कशासाठी आहेत? तुम्हाला पिग्मेटेशन, पिग्मेटेशन म्हणजे वांग ते न काळे डाग ते न असे आलेले अस माहिती काय? ते पिग्मीटेशन जाणाऱ्यासाठी ते ओत्रीच ओत्रीत एक आणि एक नंबर फेशियल. जर पिग्मीटेशन आल नसलं तर. छान आहे ते. पण लाल जाग्यावर रिझल्ट येतोय त्याचा आणि हे आपला डॉक्टर रिसेल वालेन ते पण छान आहे ते पण रिझल्ट चांगला आहे त्याचा. जर पिग्मेंटेशन नसलं तरी ते करून घेतलं तरी चालतय वाल्या
हां. म्हणजे माझं काय म्हणणं आहे. म्हणजे एकेकाची अं ड्राय स्किन अस एकेकाची ऑइली असत्या किंवा एकेकाची फक्त निं थोडी ड्राय, थोडी ऑइली असत्या. असं म्हणजे मग त्यांना कुठल कुठल सुट हूतय. कारण माझी जरा ऑईली आहे.
हं नाही. त्याचा काही नाही फेशलीस् सगळ्यासनीच हे असतय म्हणजे दवली ते आपणं म्हणजे ह्याच्यावर पण असतय, पण तुम्ही रोज चेहऱ्यावर चेहऱ्यावर डेली युजला कायम आता उन्हाळ्यात सनस्क्रीम ही वापरलीच पाहिजेल. आणि मायस्कोरायझर चेहऱ्याला कायम हे लावल जे ड्राय स्किनवाले असलेतरी लागतेच. मेन म्हणजे आणि आणि आपल्या खाण्यात, ते मॅम पिण्यात पण जरा थोडा बदल केला पाहिजे नाय
होय. ते पण हाय खरं. आपलं खाण्यापिण्याशिवाय काही होत नाही पण मला कसं असं लग्न समारंभासाठी जायचं- झाल्यावर मग त्यात असं फेशियल वगैरे चांगलं असतं मग मी कधी केलेलं नाहीय. मग त्याचं प्रोडक्ट वगैरे कसं असत्यात? काय म्हणजे मस्त.
नाही त्याचा, त्याचा इफेक्ट मेन म्हणजे काय होत नाही ना फेशियल आमचं असंय. प्रत्येक आम्ही काय स्किननुसार आपलं हे देतोय तुम्हाला सोल्यूशन देतोय म्हणजे कोणत्या स्किनवर कोणतं ते वि सूट विणते, मी सांगतो तुला.
हा
अं केला. त्याच्यामुळे कुठलं हे होत नाही. फेशियलला कसं क्रीमपेक्षा जे मसाज असते की नाय आपलं, आपल्या मसाजमुळे हे होतंय. आणि पिग म्हणजे चेहऱ्याला जर मोडेय मोड्याचे नस अच्छा ते आपण हे देतोय. हा पुूरळ. अं वाफ दिली जाते वाफ व्हिएतनाममध्ये आम्ही पूर्ण सगळं अं पूर्ण घाण तेन नंतर वाफ दिल्यानंतर कापसानं घाण तेन काढली जातीया पूर्ण नंत तर असंय.
त्यासाठी मध
म हा पूर्ण हे आपले ॅ हे असतात कीनाही, ते जात तेच तेच दया मग.
आणि काय काय मग निसतंच फक्त म्हणजे चेहऱ्याला फळ नसतं फक्त फेशियलच चांगलं आहे का, दुसरं काय म्हणजे, वेगळं कायतरी केलं तर.
कसं आहे तुला जर मसाज पण पाहिजे असला, जर रिलॅक्स जर म्हणजे आता तुला - तात्पुरतं रिलॅक्स जरी म्हणजे अं बॉडीला त्यांनं असं रिलॅक्स खरोखरच घ्यायचं आहे तर म फेशियल चांगलं म्हणजे जेणे करून रिल्याक्शन जर खर लई गडबड तर गड गडबड असली तर मी डी टी एन वाल्यांचं ते मास्क क मास्क निघले नाही काय ते मास्क मास्क मध्ये पण भरपूर प्रकार आहेत जर तुला पाहिजे असले तर मी सांग मी आणून देतो. मास्क जरी युज केलीस मास्क ना द म्हणजे ते तात्पूर्त हे होतंय मास आणि वरच्यावर चेहऱ्याला मी म तो दुध कच्च दुध असू दे. च हम्म. ते युज करायचं कच्च दूध कच्च दूध मसाज करायचा त्याने.
म्हणजे फक्त फेशियल केलं म्हणजे झालं नाही घरात पण त्याच्यावरती आपण हे घ्याय लागत अस ये. चेहऱ्यावरती.
आपण मी स्वत थोडी काळी घेते घयला जे
हा कारण आमचं कस उनत काम असल्यामुळे चेहरा डैल पडतोय मग अस कार्यक्रमला समा समारंभाला वगैरे जायचं झालं
हा तू त्याच्यासाठी स्पेशल करायचे आणि आधी पण कायन ऊनात च ह्याच्यासाठी मेन म्हणजे सनस्क्रीम वापरायची चेहऱ्याला. पहिल्यांदा सनस्क्रीन सागितलो. चेहऱ्यासाठी सनस्क्रीम वापरायचीस. डली
आणि आप आपल म्हणजे आपण निस्त फ फेशियल किंवा हेच बर तीज राहतय कि आणि काय काय म्हणजे तुमच्याकडे काय काय नवीन असं अवेलेबल अस क्रीम वैरे कुठली काय. तेचेत नस.
त्या मध्येच आहे सगळं. ह दर क्रीम भाजपामध्ये आता. हम जर ह झा घ्यायच पिगमे टेनशन आलं अस तर भाजपा म्हणून एक हाय क्रीम ती पण चांगली हाय.. हिजा पण यू चांगला हाय भाजपाचा ती पण घेऊ शकते. त्यासोबत त्याच पण जागेवर रिझल्ट आणि एक आहे ते ते पण क्लीनअप पण जरी फेशियल नाही झाला तर क्ली क्लीनअप फेशियलचा निम्मा भाग क्लीनअप हाय. ते पण करू शकतेस म्हणजे तुझ्या जरी पुरेपूर जरी वेळ नसला तरी फेशल ला कसं फेशल चा भाग निम्मा हाय. तरी तू हे करू शकतेस फेशियलपेक्षा मग क्लीनअप कमी वेळात क्लीनअपला पण रिझल्ट चांगला आहे. क्लीनअप पण करू शकते अस असं आहे ते फक्त क्लीन अप कसं आहे आपलं मुड हा मुंडकाल्याच्या गळ्याच्या पासून ते ढोक क्या पर्यंत हाय क्लीन अप ला येतंय आणि फेशियललाच तेवढं फक्त पाठीचा म्हणजे पाठीचा मसाज ते तुला पुन्हा पुढचं करायचं सगळं ते येतय पूर्ण ते
हा मग तेच म्हटल ग नाहीतर कस हो ते आम कधी वापरलेलं नाही आहे कोणती क्रीम वगैरे असं
नाही तेच ते सगळे असं म्हणतात उलट असं काय तर वेगळं म्हणजे वरच्यावर चेहऱ्यासाठी आपल्या हे पाहिजे आपलं ब्लड सर्क्युलेशन कनी चालू राहण्यासाठी रक्तवाहिन्या तर फेशियल फेशियल किंवा क्लीनअपच एक महिना दोन महिन्याला हे केलंच पाहिजे. ब म्हणजे फेशियल आणि क्लिनअप केलंच पाहिजे म्हणजे कायम आपल्या रक्तवाहिन्या तन खेळत राहत त्यात हम्म आणि पूर्ण चेहऱ्याला काय जस जसत तू सारख करत जाशील महिना म्हण दोन महिने म्हण त्याच्यामुळे चेहरा उलत जातोय दुसऱ्या क्रीमा वापरण्या पेक्षा वरच्यावर केली तर आपली पूर्ण बॉडी निम्मी आणि ते रिलॅक्स होऊत जात त्यानी अ आपल्याला हे खेळ जात आपल्या पूर्ण चेहऱ्याचं हे ब्लड सर्क्युलेशन चालू राहत ना त्याच्या मूळ त्या त्याच्या मूळ हा त्याच्यामुळ ख खरोखर फेशियल ब्लीच आपल्या ह्याच्यामध्ये खर त्यांना मारवाडी कस्टमर मध्ये सारखं वरच्यावर त्यांच असत त्यांची स्किनमध्ये त्या आणि आपल्या लोकांच्या स्किन मध्ये किती फरक असतेय बघायच
कारण कसं होतंय आपल्याला म्हणजे त्यो आता कामाच्या बाहेर काम असल की जमत नाही म्हणते मला तसच होत माझं बाहेरच काम असल्यामुळे उन्हात दिवसभर त्यामुळे जमत नाही. मी म्हणलं.
वरच्यावर पण वेळ देत पाहिजे ना आपल्याकड असं म्हणायचं ते काय वरच्यावर वेळेतय
मग चेहरा मग आ कस होतय एकदा आम्ही करून घेणार चेहरा डल पडला की आम्ही मग पारल कि चेहरा डल होतय मग पुन्हा का म्हणूनच मास
मग ते तसं वाटाचं असं करून घ्यायचं फेशियल आणि चेहराला कायम मसकोरायझर हे ठेवायचंच अंघोळ झाली की क नाय करायच मास्कुराय्जर लावायच आणि आपण उनात जर भेर बाहेर पडताना हे लावायचं होत सनस्क्रीम लावायची चे तिने चेहऱ्याला आपल्या
हा हा बरं झालं तेच म्हणजे कराया बरं हा हा चालतेय बरोबर करून घ्यायला येते परत आम्हाला बरोबर ठेव काय मग
ठेऊ का आहे हा ठेव